लागला ना ह हा ते ना प मगेशीि मला पण तसं झालं पण मी दोन तीन वेळेस ट्राय केलं ना मग तेव्हा लागला
हो ना मग आपल्यालाच वाटतं दोनदानाही झा काहीतरी प्रॉब्लेम असेल ना
हा हा त्याच्यामुळे होत ते असं नाही करायचं ट्राय हो चहा पाणी झाला मुलगा स्कूल मधून आला होता तो आज तसाच झोपला आलाला द मला वाटत तो आज खूप
ह ह
मग तो आत्ता उठला मग त्याला जेवायला देत देत होती
अच्छा अच्छा अच्छा, आता मुलांचं पण बघा ण म्हणजे रोजच रुटीन ट्युशन, शाळा वगैरे.
काय होतय ना मा आमच ना अंतर जास्त होत शाळेचं झालं दहा बारा किलोमीटर रोज त्याला एवढं लांब सोडायला जायचं घ्यायला यायचं तर तोदपण दामून जातोय एवढ्या प्रवासाने.
बरोबर हे.
त्यातली त्यात ऊन पण खूप होत आम्ही आलो तेव्हा. त्याला ऊनच लागलं वाटत.
तेच आजकाल शाळेचा वगैरे पण खूपच मुलांनाही निसता ओ लोड. अभ्यास एवढा कंटिन्यू चालूच असतो काही ना काही.
टाईम शाळा असते, सात ते दोन वाजेपर्यंत.
अच्छा अच्छा.
पहिले कशी राहायची आपली, साात ते बाराच फक्त. बारा बाराला सव्वा बाराला शाळा सुटन राहयची आपल्या.
आजकाल मराठी मिडियम मध्ये म्हणजे जास्त विद्यार्थी ते सापडता सापडत नाही. सगळे इंग्लिश मीडियम मध्येच हे. आणि तरी पण भरपूर प खर्च लागतो ना ओ इंग्लिश मिडियमच्या स्कुलांना. तेच तेच पण आता काय सगळ्यांना वाटतं की आपला मुलगा पुढे जावं, पुढे जावं
तेनला वा आणि नई आव आता कसं हे, पुढचं भव हेच तसं आलं तर. ते मुलं पण आपण मराठी शिक
हो. आहो पण मग एक म्हटलं तर, मराठी शाळमधल्या मुलांना सगळं माहि फीराहायचं म्हणजे कस दसरा, दिवाळी, शिवजयंती अ म्हणजे आज अजून हेक संक्रांत ते सन सगळे माहिती राहायचे. आता तस नाही झालेले हाय ना मुलांना मेन मेन म्हणजे, स्कूल आता इंग्लिश मीडियम म्हटलं म्हणजे तेस जे
स्कूल असतात आता सनानला पण. चेक घेतो. हा फक्त दिवाळ बर्याच सणांनला सुट्ट्या नसतात त्यांनला आता.
हो ना, हा.
आपल्या मराठी मराठीत मला तरी वाटतं याचे स्कूल नाही ना फक्त दोन तीन मराठी सण राहत अन त्याला सुट्ट्या राहतं. जे मेन मेन आहे दिवाळी म्हणा अ -अ अजून कोणती रक्षाबंधन म्हणा. अ त्याच्यानंतर अजून कोणता? पंधरा ऑगस्ट ला पण स्कूल असत त्यांना सव्वीस जानेवारीला. हम्म
तेच ना.
सुट्ट्याच नसत मुलांना. एक एक दिवस त्यांनला हे असतो एकदम
आवाज खूपच बारीक येतोय, आओ तुमचा.
हो का?
हो.
हम्म ठीके मी
हा हा थोडंस आवाज वाढवता का?
वाढव आ वाढवलेलाचाय आओ माझा.
हा आता येतो. तेव्हा ना बिल नव्हता येत आओ, म्हणजे खूपच बारीक येत होता. हा, हा तेच म्हणून म्हटलं.
चा प्रॉब्लेम होत असायचा. हा त्याच्यामुळे. मग बाकी काय म्हणतात
हं बाकी
तुम्ही ते रेजी आर्ट ऐकलेय का रेजी आर्ट
रेझीन आर्ट नाही माहिती आहे आओ?
नाही का, ते काचेचा काचे सारखं दिसत, एकदम पाणी कलरच त्याच्या पण ते छान-छान डिझाईन आता. त्याचं खूप ट्रेंड आला आहे आता.
त्याचे फ्लावर वगैरे बनवतात का?
फ्लावर पण बनवतात. टीपवाय सगळं बनवतात. आता असं
हा नाही नाही एक ते एक बघ एक सध्या ते कॅन्डलचं पण आलेलं आहे खूप म्हणजे काचेच्या ग्लासांमध्ये नाही का?
नाही कॅन्डल पेक्षा आहे ना रेजीन आर्ट आले आता म्हणजे बघा त्याची कानातली सुद्धा पेडन सुद्धा हात ततल्या बांगड्या अ परत टेबल वर काच असते ना तर काच्या ऐवजी ते रे रेज इन आर्टच ते बनवून देतात ते पण जस हा रेजिन आर्ट असं ते आणि फोटो फ्रेम सगळं बनवतात खूप ट्रेंड आहे त्याला त्याच पण खूप ट्रेंड आलाय आता आणि खूप छान दिसत ते एकदम असं आणि फर्चीवर पण आता रेज आर्ट आले
होन
हो फर्शीवर सुद्धा रे देणार म्हणजे आपण समुद्राची पण डिझाईन करू शकतो मासे त्याच्यामध्ये पोहणारे मासे वगैरे त्या असं दिस तर आपण जसे जसे पाय ठेव ना तसं तसं ते पाणी हलताना दिसतं ऑटोमॅटिक आपल्या
ह
हा इतकं छान ना ते नवीन कसं? काय? म्हणजे हा हो हो बघा तुम्ही सहज करून हा आणि खराब व्हायचं टेन्शन नाही काहीच नाही पडलं तरी फुटायचं टेन्शन नाही काहीच नाही काहीच नाही नाही एकदमच म्हणजे अ मला तरी असं वाटतं लाईफ टाईम चालणार ते
म्हणजे कापड आहे काय आहे? म्हणजे ऍक्च्युली काही
आणि कापड नाही येते काहीतरी तो द्रव्य आहे तो असा हा तो टाकला की त्याच्यात ते पूर्ण पाणी पाण्यासारखं दिसतं आपण म्हणत नाहीत का ट्रान्सपर्न्टर
हो हो
ट्रान्सपरंट त्याच्यामध्ये डिझाईन टाकतात ते बाय असे वेगवेगळे आणि त्याच्यावरून ते रे ते टाकतात ते ट्रान्सपरंट लिक्विड असतं ते टाकतात. आणि ते सुकलं किती असं कडक होऊन जाते एकदम आपण जस जस शेप देऊ ना त्याला तस शेप मध्ये बनत ते हो तस वळत ते कोणता पण शेप सांगायच तोम्ही बनवायला त्या तशी बनवून देतात. त्याच्यामध्ये आता कानातले तर आले पेंडन इतके आले डायरेक्ट सेटच हो मुलींला कॉलेजला जातात ना मुली त्या मुलींसाठी ते रेजिनटचे कानातले ब्रेसलेट आगठ्या पेंडन असं वेगवेगळ्या प्रकार मध्ये आणि ते खूप छान वाटत ते घ
ूर काही निघत अस वाटत काय घ्यायचं काही नाही म्हणजे कसं होतं एक दोन महिन्यात आपण जे काहीत घेऊ लगेच जु होते आणि नवीन लगेच काहीतरी येतं
हा आ असो
पण मग घेऊन घेऊन पण किती साठवायचं आहो घरामध्ये आणि घालायचं म्हणजे काही कार्यक्रम वगैरे असल तेव्हाच आठवण येते
आणि मुलीही कॉलेजला कॉलेजला जायला घालतात ते म्हणजे ज्या मुलींला आवडत असेल त्या काही मुलींना काहीच घालायला आवडत नाही
आजकाल तर काही घालत नाही आह काय सांगायचं मुलींना बिलकुल काय आवडत नाही हो नाही लावते त्या हेसं काही फंक्शन वगैरे असलं तेव्हाच मग तेव्हा आपण कसं नवीन घ्यायचं सगळं मॅचिंग नवीन घ्यायचं
हो सगळं एक ड्रेस घेतला त्याच्यात हजार रुपयाची ज्वेलरी लागते त्यांना अ म्हणजे दोन हजाराचा ड्रेस घेतला तर हजार रुपयाची तर ज्वेलरी म्हणूनच जाते
हो होऊनच जाते सगळं मॅचिंग लागतं ना त्याच्यावरती आणि आणि बरा असं घेऊन ठेवलेलं ते चालत नाही ते म्हणतात की मिस मॅच होत हो ते असं ना
हो मिकस पायचे
हम्म त्याच्यामुळे
ड्रेस समजा आता वेस्टर्न डेस आहे ना आता त्याच्यावर वेस्टर्नच ज्वेलरी पाहिजे मारस
आधी असं काहीच नव्हतं नुसतं सरसाठ आता किती ती किती नाव निघालेली आहे ज्वेलरीचे वापरे
ह ना ते बॉक्स आहे ना इकडं फोटोंचं बाकी काय हता ग
बाकी काही नाही बाकी ठीक आहे आता पाऊस यायचा बंदच होऊन गेला सुरुवातीला आला आला
हो ना आज आला हो थोडासा आज
हो का आमच इथिथ कडकऊन पडलेलं इकडे आणि म्हटलं तर पावसाळा चग चालू होऊन गेल
अ तुम्हाला सांगू का मी आज आहे ना माझे पूर्ण डब्बे काढले ते घासायला सकाळी घासून ठेवले आणि जेथेथे मिळेल लागला पाऊस शेवटी घरात घेत सुकले आणि फ्रँडकांनी सुकवले
इतका मुडप झाला म्हटलं एवढं मेहनत केली आणि गेले ते सुकले पण नाही चांगले असं थोडंसं ऊन लागलं का बरं वाटतं कट ना
बरं वाटते ना पूर्ण कोरड होून जात ना आतमधून
कोरडीऊन जात असं
इकडे आमच्याकडें तर आम्ही राहतो तिथं तर कडक ऊन पडलाच आता संध्याकाळच्या वेळेस झाले वातावरण सांगू नाही शकत आलं तर येऊ पच शकेल आता पावसाळ्याचेच दिवस चालू आहे म्हटल्यावरती
हो
तेच
म बाकी काय म्हणता हचछ हॅलो येते क तेय आवाज हॅलो
हॅलो हॅलो. हॅलो हा मी म्हटलं आवाज पुन्हा ब्रेक झाला ना काहीच ऐकायला येत नव्हतं मला
अच्छा जात येते का हा नाही नाही मध्ये मी आहे तिथेच आहे पण होतं वार्त मध्ये मध्येच काय? ते आपले पण हा ना ते ते मेसेजेस वगैरे आले का मग ते हा मग कॉल डिस्टब होत. हा क्वालटस ठीक आहे बाकी काय म्हण हा हा होणार. कॉल पण येतोात मध्येच कनेक्ट हो त्याच्यामुळे पण जातं रेंज तरच
होोना.
् ठीक आहे चालेल चला छान वा. तुमच्याशी बून करा मला कॉल परत हा बघा खूप छान आहे होते रेजी ना. गूल वर सर्च करा गल वर गुगल व हा गुगलवरच सर्च कराय. ण रेगजी नाट क रेजी नाट रेगजी नाट म्हणते.. के तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन येतील त्याच्यात मग बघा तुम्हाला त्याच्यात कोणतं वाटत. ते बघायच ठीक आहे चालेल चालेल ठीक आहे. बाय. बिकल राईट नाही झा.